हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतोय मॅम.
तुम्हाला माजा आवाज येतोय?
हो हो, ये
ओके, तुमचा देखील आवाज मला येतोय. तर, काय करता?
हा, ओके. काय नाही बघा. ठीक आहे. ते मग असंच बसले होते. म्हणलं, तुम्हाला खूप दिवस झाले, कॉल लावून. मग आता, आता हल्लीच्या जीवनामध्ये अ, आता प्रवासाला आपण म्हणजे प्रवास हा करणे खूप गरजेचं आहे. मग प्रवास या संदर्भात, तुमच्याशी काही थोडा संवाद साधू इच्छिते मग तुमच्याकडं दहा मिनिटं आहेत का मॅम? हॅलो!
मी फ्रीच आहे
अ.
आपण बोल बद्दल
ओके ओके, हा, चला. तर मी तुम्हाला, प्रवास या विषयाबद्दल थोडीशी म्हणजे पहिल्यांदा माहिती सांगते. आता काय करतो आपण, जो काही रोजचं आपल्या म्हणजे धावपळीचं जीवन आहे, या धावपळीच्या जीवनातून आपण प्रवास त्याला खूप म्हणजे खूप कमी महत्त्व देत असतो. मग ते महत्त्व कमी का द्यावं? आपला जो काही म्हणजे अ अ जो काही आपला वेळ आहे, तो थोडाफार का होईना एक दोन असू दे, तीन असू दे, तीन दिवस तरी तीन चार दिवस तरी आपण प्रवास महत्व देणं खूप गरजेचं आहे. ज्याने करून जग जे काही आपलं, हॅलो! हॅलो, हा जाने कु हा बोला. हां हां, ओके, ओके हा. अं, जेणेकरून आपला जो काही थकवा आहे, जो काही आपल्याला येणारा, जे म्हणजे, आपलं म्हणजे, आता वर जो काही आपल्याला काम करून येणारा कंटाळा आहे, जो आपल्याला रोज रोज, तेच तेच रुटीन आपलं पाहून, आपल्याला खरंच खूप बोअरिंग झालं असेल तर आपण एखादी ट्रिप जॉईन करणं किंवा एखाद्या ट्रीपला जाणं खूप महत्वाचं आहे. कारण का आता मग आपण एखाद्या डोंगरा ठिकाणी जाऊ शकतो, एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊ शकतो. अगदी प्राणी संग्रहालय अ प्राणी संग्रहालय यांना भेट देण्यासाठी जाऊ शकतो. किंवा आपण समुद्रकिनारी सुद्धा जाऊ शकतो. मग आपल्याला खूपच म्हणजे आपल्याला बोरिंग वगैरे झालं आहे तर आपण समुद्र निवडावा, कारण का तिथेच मिळणारा गार वारा, तिथं असणारी जी शांतता तिथं जी असणारी शांतता तिथे म्हणजे जो काही, जो काही लाटांचा वारंवार येणारा, वारंवार येणाऱ्या लाटा, समुद्राचा तो संततपणा तो संत संतगतीने जसं की, की समुद्र म्हणजे एकदा शांत असतो. तो कधी तर तो खवळतो असं म्हणजे अशा रीतीचा जो काही आपल्याला समुद्र आहे, खरंच आपल्याला त्या समुद्राला, समुद्राकडे पाहून आपल्याला वाटावं की बाबा आपलं आयुष्य सुद्धा या समुद्राप्रमाणं आहे. कधी आपल्या आयुष्यात चुका त्या जास्त रुद्रावतार घेणाऱ्या समुद्रालाट म्हणजे दुःख येतं, मग कधी कहा नितळ सुंदर दिसणार शांत असणारा समुद्र असा आपल्या आयुष्यात आपल्याला सुख येतं. म असं जसं काही आपण म्हणजे अशा ठिकाणी भेट द्यावं. आणि एका ठिकाणी शांत जाऊन बसावं. असा हा आपला प्रवास असणे गरजेचं आहे. म आपला हा प्रवास आपण करणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. आपल्या मनाला शांतता हवी असेल तर खरंच आपण प्रवास करणं खूप गरजेचं आहे. म आता आपल्याला प्रवासाला जाताना कोणकोणत्या गोष्टींची गरज काळजी घेणं गरजेचं आहे. मग जसं की आपल्याकडे प्रत्येक म्हणजे आपली तब्येत ओके असेल तर आपण प्रवासाच पुढचं नियोजन पद नियोजन करा मग आपल्या आता प्रवासाला जायचं आहे म आपल्याकडे सर्वप्रथम आपली गाडी बुकिंग असणं गरजेचं आहे म आता गाडी विवा आपण विमान विमानाने जाणार आहोत किंवा बसने जाणार आहोत. किंवा आता आता हल्लीच्या अ काळामध्ये खूप म्हणजे खूप प्रकार आहेत ज्याने आपण अ ट्रॅव्हलिंग करू शकतो मग जस की आता रेल्वे असो ट्रेन रेल्वे असो परत बस असो किंवा पर्सनल आपली गाडी अस
किंवा जलप्रवास देखील असतो ना जलप्रवास देखील खूप छान पद्धतीने केला जातो. बोटीने म्हणजे अ त्यावेळी देखील आपल्याला समुद्राचा अनुभव देखील मिळतो.
हो मॅम खरंच म्हणजे हा तो आपण बोटिने सुद्धा प्रवास करू शकतो. जसं की आपल्या म्हणजे भारतासारख्या देश आपला विविधते विविध निसर्ग रम्य परी म्हणजे निसर्गाने पुर्ण नट लेला आहे मग ह्या ठिकाणी आता जर आपण हा मग अशी आपण काळजी घेण गरजेचं आहे मग आपण जाताना आपली पर्सनल जेव्हा गाडी असेल तर आपली गाडी व्यवस्थित आहे का म्हणजे त्याच इन्शुरन्स वगैरे भरलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे मग आपल्याला आपली जी काही गाडी आहे दिव दिव गाडी व्यवस्थित त्या ठिकाणापर्यंत पोहोचल्याची काळजी घेणे. हे आपली गर म्हणजे आपली गरजेचं आपण गरजेचं आहे आणि आपल्यासोबत आपले कपडे असणे. आपले खाद्य पदार्थ असणे व्यवस्थित गर म्हणजे आपल्याला जास्त त करून बाहेरच ऑइली वगैरे तिकल तेलकट खाण्यापेक्षा आपण जे काही घरातून म्हणजे आपल्याला दो एक दोन दिवस असेल तर ठीक आहे पण आपल्याला जास्त वेळ काय असेल तर आपल्याकडे ऑप्शन नसतो तिथलं जे काही आपल्याला खा म्हणजे खायला अवेलेबल असेल तेच आपण घेऊ शकतो किंवा पण सोबत सोबत जातना एखांद अअ गॅस वगैरे किंवा आपल्याला जे काही अ अन्न पदार्थांविष अन्न पदार्थ बाहेर कोणकोणत्या गोष्टींची गरज लागते अ ते अ सगळं घेणं गरजेचं आहे मग आपल्याला हा
खाद्य पदार्थाबद्दल बोलला तर योग्य डॉक्युमेंट्स देखील प्रवास करताना आपल्याकडे असणे खूप महत्वाचं आहे जसं की तुम्हाला मी सांगेल म्हणजे मला ते थोड म्हणजे प्रवास करायला मला खूप आवडतो मी पहिला स्टार्टिंग प्रवास पासून करते- तर मला प्रवास करायला खूप आवडतो. आणि मी खूप ठिकाणी फिरले देखील आहे, विविध ठिकाणी जाऊन, विविध ठिकाणांची माहिती घेणं मला खूप आवडतं. आणि निसर्गरम्य वातावरणात, पावसाच्या वातावरणात मला फिरायला देखील खूप आवडतं. पण याचबरोबर मी माझ्या स्वतःची काळजी देखील घेते, जसं की आपल्यासोबत फर्स्ट तर आपल्या मेडिसिन्स असण उपयोगी आहे. आता आपण बघु, बोलू की आप आपलं लाईफ आपण फिरतो प्रवास करतो, त्यामुळे हेल्दी असेलं त असं काही नसून अ मला सांगता येईल की आपल्याला उपयोगाच्या मेडिसिन म्हणजे ज्या पुढ आप, पुढं आपल्याला लागतील की जेणेकरून त्याचा उपयोग आपल्यासाठी होईल, तर त्या मेडिसिन आपल्या सोबत असणे आणि त्याचबरोबर योग्य डॉक्युमेंट्स देखील आपल्या सोबत असणे खूप अं मह त्त्वाचे आहे अस मला सगंता येईल, तर डॉक्युमेंट्स मध्ये काय काय म्हणजे कागदपत्रेमध्ये आपण काय काय यूज करू शकतो, तर फर्स्ट तर आपलं आधार कार्ड आप आपल्या सोबत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण एखाद्या ठिकाणी आपण राहायला गेलो म्हणजे आता निसर्गरम्य वातावरणात फिरतोच, तर आपण टेंट सारखे, टेंट सारखं बांधून राहू शकतो. पण खूपचं असं अं वारं वगैरे सुटलंय किंवा अचानक अशी अशी अं भूकंपजन्य परिस्थिती वगैरे आल्या असेल एखादी विचित, विचित्र परिस्थिती आल्यास आपल्याला एखादी ती, रूम किंवा रिसॉर्ट मध्ये राहावं लागतं त्यावेळी आपलं आधार कार्ड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर आपण बाहेर देशात वगैरे गेलात किंवा एखाद्या बाहेर ठिकाणी एकट्या एखाद्या म्हणजे एकट्या ज्या ठिकाण्याची आपली आपण फक्त ती माहि ती इंटरनेटद्वारे घेत ली आहे, आणि तिथं प्रत्यक्षात गेलो तर आपल्याला अं माहिती कळण्यासाठी किंवा आपला एड्रेस कळण्यासाठी साठी आपल्याकडे आधार कार्ड असणे खूप इम्पॉर्टंटं आहे, असं मला सांग ता येईल त्यानंतर पॅन कार्ड असने अं देखीलं इम्पॉर्टंटं आहे, म्हणजे खूप सारे डॉक्यु डॉक्युमेंट्स साईडचे आपल्याकडे आसणे आवशक्य आहे जेणे करुन आपल्या आप आपल्या प्रवासात त्याचा उपयोग होईल, आणि आपण हरवणार अं नाही याची आपल्याला दक्षता घेईलं तर याचं बरोबर योग्य स सामान च बॅग देख देखील आपल्याकडे असली पाहिजे, आता ही बॅग किंवा आपल्याकडे काही आर्थिक म्हणजे पैसा देखील असतो डॉक्युमेंट्स देखील असतात, तर ते व्यवस्थितरित्या सांभाळण्यासाठी योग्य लॉकर बॅग देखील आपल्याकडे असणे खूप इम्पॉर्टंट आहे हा, त्याचबरोबर मी असं सांगेन की प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे प्रवास नाही. तर आपण उठलो आवरलं दुसऱ्या ठिकाणी गेलो तेथून जाऊन परत घरी आलो, तर हा प्रवास नाही आहे तर तिथे प्रत्य प्रत्यक्षात जाऊन म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान न घेता तेथे प्रत्यक्षात जाऊन तेथिलं स्थानिक माहिती घेऊन
हो आपल्याला त्यासाठी गाईड सुद्धा हा, हा तिथंला गाईडचा आपण वापर शक शकतो ओके, ओके हा
तर तेथील लोकांचे विचार किती लोकांचा अनुभव तर आपण बघतो की घरात राहिल्यामुळे फक्त आपल्याला आपल्या घरातल्यांची ओळख होते.
आपल्या घरातल्यांचे विचार आपल्याला कळतात. आपण गा बाहेर गेल्यानंतर असं कळतं की आपले आई वडील देखील आपल्याला सांगत असतात. की बाहेर जग खूप मोठ आहे, तू बाहेर पडून बघ. तर आपल्याला त्यामुळे लोकांची ओळख करतात. काही लोक तिरस्कार करणारे असतात, काही लोक प्रेमळ असतात. तर काही लोक खूप समजुतीने सांग सांगत असतात तर काही लोक समजून घेत नसतात. अशा वेगवेगळ्या लोकांची आपल्याला ओळख होते. त्याचबरोबर त्या ठिकाणा ची वेशभूषा, म्हणजे कसले कपडे घातले जातात? आपल्या ठिकाणी कसे वेअर केले जातात? तिथे काय पद्धत आहे? कसं वावरलं जातं किंवा एखाद्या व्यक्तीसोबत कसं आदराने बोललं जातं, ते देखील तेथील वेशभूषा कळते. हेअरस्टाईल देखील म्हणजे केशभूषा देखील आपल्याला तेथे कळते. तसेच भाषा शैली, आता आपण बघतो की प्रत्येक कोसावर भाषा बदलत जाते. कोल्हापूर असू दे परत न कोकण असू दे. किंवा पुणे असू दे. पूर्ण पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषा मराठीच आहे, भाषा मराठीच. पण वेगवेगळ्या भाषा बदलल्या जात म्हणजे टोन बदलले जाते. म्ह अस म्हणतात की मराठी ठी भाषा ही अशी भाषा आहे जी वळवल वळवल तशी वळते. तर त्या पद्धतीने त्या पद्धतीने भाषा शैली देखील आपल्याला समजली जाते. त्यामुळे मी असं म्हणेन की, प्रवासामुळे खूप सारे ज्ञान आपल्याला भेटते. आणि ज्ञान हा खूप महत्वा ज्ञान ह खूप महत्वाच आहे. फक्त शैक्षणिक ज्ञान असून पयोग नाही. तर बाहेर देखील पडणे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि असं म्हणतात की अनुभव अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे किंवा गुरु आहे असं म्हणतात. तर तो अनुभव आपल्याला फिरण्यातून म्हणजेच प्रवासातून ट्रॅव्हल्स करून मिळतो. तर ट्रॅव्हल्स हा विषयाबद्दल बोलून मला खूप छान वाटलं. तुम्ही अजून काही सांगू शकता ट्रॅव्हल्स बद्दल?
अ खरंच म्हणजे तुम्ही जे काही म्हणजे ट्रॅव्हल्स बद्दल बोलला की, आपले म्हणजे पासपोर्ट वगैरे असणं गरजेचं आहे. आपण जहाजणी सुद्धा प्रवास करू शकतो. अगदी बोटीने, खरंच तुम्ही जी विविध भाषा शैली याबद्दल तुम्ही खूप छान तिने मला मॅम प्रवासाबद्दलची जी काही माहिती सांगितलं जसं की आपली सुरक्षा. आपली सुरक्षेसाठी आपण तिथलं म्हणजे हॉटेल वगैरे काय रेस्टॉरंट वगैरे बुक असणं गरजेचं आहे. आणि काहीही नैसर्गिक आपत्ती येइल यासाठी आपल्याला आपण रेडी असणं, किंवा आपल्याकडे प्रत्येक गोष्टी अवेलेबल असणं खरच खूप गरजेचं आहे. तुमच्याशी बोलून मला तुम्ही खूप छान पद्धतीने मला जे काही पर्यायवर आपण जे काही प्रवासाबद्दल सांगितलं, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद मॅम! अ खरंच तुमचा जो काही अन मूल्यवान वेळ मला वेळ दिला त्याबद्दल खरंच थँक्यू. ओके, बाय मॅम. बाय